हॅलो हा बोल आवाज येतोय आवाज.
येतोय की.
हा हा हा,
''हं''हं'' काय नाई बघ आहे बसलेय.
हा हा हा, स्वयंपाक वैगरे काय जेवण झालं झालं. आमचं पण थोडं झालंय थोडं करायचं अजून.
हा हा हा,
मग काय केलं आज जेवण पावस आज जरा कमी ए काल लई होता दिवसभर.
काय सोयाबीनची भाजी केलीया.
अरे आम्ही पण तेच केलंय मी आता सध्या तेच करतोय. कशी केलीस तू.
काय गरम पाण्यामध्ये सोयाबीन घालायचं पाच मिनिटं.
भिजवायचं हा.
ते हा मऊ पडलं की मग कांदा. टॅमॅटोची फोडणी घालून. चटणी घालून सोयाबीन घालायचं पेस्ट नाही करत. हा पेस्ट करून पण छान लागतंय.
हा मी पेस्ट करून करायलोय.
हा हा,
ह, आवडते तुला.
सोयाबीनची भाजी केल्या पुन्हा मटकीच्या मटकीच्या डाळीची आमटी केल्या.
हा हा,
हम्म.
आमची अजून आमटी काय करायची ते ठरलं नाईये.
हा हा हं.
सकाळी छोले केलेले आर्यंनला डब्याला छोले थोडे हायत काल गरगट केलतं ते गरगटं थोडं हाय मग आता रोहिणी आमची जाऊ तेन गावी -गावाला गेल्यात म आता कोण आम्ही दोघ हा
हा हा.
आणि आजी तेवढच हायत.
हा.
हम् बघणार आता काय करायला लागतंय काय नाय तर हेज्यातच संपवणार.
हा.
हम्म. आणि काय?
ह्या अशा वातावरणात गरम गरमच चांगलं लागतंय.
होय गरम गरम चांगलं लागतंय.
चपाती का भा
चपातीच की. चपाती असतिया. हॅलो. हॅलो हा आला मध्ये मध्ये हे व्हायलाता अडकाय
काय रेंजचा प्रॉब्लेम असल बाहेर जातोय.
हा हा.
हम् आणि काय मम्मी चा वगैरे फोन?
हा असतोय की हम् वरचीवर असतोय फोन.
मुलं तेन शाळेला गेली?
हा गेली दोघं पण.
दोघं पण बा
बारका पण गेला लय रडतोय जाताना मला रस त्यान शाळेपर्यंत जाऊस पर्यंत मारतोय केस ओढतोय. खरं तिथं गेला कि मम्मा दोनला ये. आणि मॅडमला सांगतोय मला मम्मा मारली म्हणून.
मारली
मॅडम म्हणतिया मम्मालाच मारूया आपण ये तु. तिथ गेला मॅडमच्या मांडीवर बस
व्हय व्हय चांगलंय. खरं जायलाच तेवढं नको वाटत असल. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो आवाज येत नाही.
हा आत आड बंद झालेला आवाज म्हणजे
हा हा हा हा, आता येतोय ना?
हां येतोय.
ह, तो शाळेत गेला की मॅडम त्याला आवडत्या आणि मम्मा लगेच बाद म्हणतोय, मम्मा बाद आहेस तु जा घरी. म्हटलं बरराय.
जाऊन बसतय तर, नायतर एक एक जण किती रडत्यात.
हा हे पण खरय अजिबात रडत नव्हता, सकाळचा उठल्यापास न मी शाळेला जाणार, मी स्कूलला ज्याणार.
हां
आणि आता क णी त्याच पप्पा घरी असतात, गेल्या आठ महिन्यात कसं त्यांची शिफ्ट वेगळी होती. म त्यानी नसायचे, आता त्यांनी शाळेतन आर्यनला सोडायला जातात. तवा त्यांच्या माग लागतोय गाडीवरन, जिमला जातात जिम ला माग लागतोय, म्हणजे गाडीवरनं पप पप्पा घरात असलं की फिरायला मिळतय, आणि त्यानी पण नको नको नको अजून तो लहान हाय.
हम्म
असं म्हणतात, म त्यामुळ तो पण लगेच राहूदे म्हणतंय लय रडतय. इथनं तिथं पर्यंत जाऊच पर्यंतच, हा तिथं राहतय. खेळणीच असतात ना शाळेत. आणि तिथलं डान्स शिकवलाय तो डान्स करतंय आता त उद्या दिंडी ये मॅडम म्हणतात त्याला विठ्ठल करणार काय? मी म्हटलं विठ्ठल काय नाय विठ्ठल पुढच्या अजून छोटा आहे ना तो.
हा
पुढच्या वर्षी बघूया आता साधा वारकरी करतो म्हटलं.
हा हा.
म वारकरीचा ड्रेस आणणारये.
जवळ आहे का म शाळा?
शाळा जवळ ये अंगणवाडी जवळ ये. ते आरे अ मोठ्याचीच जरा लांब ये.
हा
मग दर कायम कशी रिक्षा असायची आता त्याला अकॅडमीला घात तल्या तवापासनां रिक्षा पण नाहीये सायकल आणल्या ही रस्ता अशी तो सायकल अजून परफेक्ट चालवत नाही.
नाही पाऊस आणि हाय चालू
हा पाऊस मंग सोडाला ह्यांनी जातात कधीतर बाबा जात तात हा
आणि येताना म
येताना कोण असल तसं भाऊजी कधी तर असतात.
हा हा
नायतर म बाबांना सांगतोय त्यांची शिफ्ट नसली तर हे असतात. सगळी जण असं करून कोण पण आणायचं.
हा हा
हम् आणि काय हं हम्म
अजून काही नाही.
हां. हां. मग शिवमच चालू झालं? केल?
अ. केलंय वाटत की. केलंय ह. फोन केलेला श्रुती कडं
हा हा. मग आल्यात का त्याला पुढचे टास्क?
नाही त्याच पण कॉलिंगचच चालू असेल. मी पण असं म्ह- विचारलं नाही. हा. तेच की तेवढ.
हा हा. मग चालते. मला पण करता येतो त्याला पण.
हा हा. तो आत्ता काय? ते आता कामावर असेल संध्याकाळीच की. साडेपाच ते सहा कायत असतोय.
हे नसतात घरी. त्यांचा मोबाईल लागतोय ना?
हा. हा. हा. म्हणजे दुपारी दोनच्या आधीच काय?
करायला पाहिजे. होय. त्यामुळे माझं सगळं अवघड झालय. सोमवारी असतात मग ते हा.
तेव्हा केलं तर चालतय.
कुणाचा? बोला की बोला. हा आणि काय?
आणि काहीनाही.
हा. हा. हा. मॅचच बघताय काय?
होय. बघते की.
ह हा ह.
ह
कोणती टीम?
बर
म्हणजे आय पी एल मध्ये, हा.
पी एल मध्ये का आर सि बी?
आर सि बी. तसं माझं काय नाही आहे. फक्त हेनी जा असतं आमच्यात. चेन्नई चेन्नईए त्यांची. बघायला बघते पण मला एवढा इंटरेस्ट नाहीेए. हं. एवढं नाही आवडत मला.
हम्म ते कसं पहिल्यापासूनच आवडते त्यामुळ मी पण कंटिन्युअस बघते ते. हं. हां. हम्म.
मग कधी येतात मिस्टर?
त्यांना, त्यांनी येतात की एक दीड वाजतोय.
हां. हां.
हं. दीड वाजलं की म, जेवून मग जरास विश्रांती पुन्हा- चार ला किंवा पाच वाजता परत जातात.
हा. हा.
हा.
कायम बराय ते डी शिफ्ट असता त्या.
होय. कायम तेच. सकाळी काय साडेनऊ वाजता जातात. सव्वा नऊ साडेनऊ ला.
हा. सुट्टी कधी असते?
सुट्टी कसं आता सुट्टी असं पूर्ण सुट्टी नसते. आज काम जर कमी असलं तर मग सुट्टी. मग संडेला वगैरे जर असं काम कमी असत. पे
हा. हां.
हा म तेव्हा जरासं फ्री असते.
ह. ह.
ह्. फिरायला तेन
आई आहेत काय म्हटलं? ह ह ह. ह ह ह. हा. हा. फिरायला नाही स सेलला गेल तेस?
सेलला सेलला. नाही ते हेज्या इथ ते तेवढं जाऊन आलो फक्त. ते गांधी त्याच्या वेलनेस मेडिकल. त्याच्या वरती रेनूच. जाऊन हा जाऊन बघून आलो पण काय असं एवढं
ते नव्यानऊ रुपयला, ह ह नव्यानऊ रुपला हे सांग तर नव्वद रुपयाेला काय, लेगिंगजे ती बघितलीस?
होय त्या ह्याच्यास की आपल्या सिल्कमध्ये असतात की. होय ते जातेत. म्हणजे मी घेऊन आलो नाही. पण माझ्या बहिणीने घेऊन आलेली.
म्हणजे आम्हाला चालेल काय? त्या मुलींना चालतेय सोड. हा हा. तेच आता जायचं म्हणालोय.
हा, हा.
काय आपल्याला कुठ लई घालायचं असतय. कलर साठी तरी आणायचं. एक आनून बघायची. मग ते हे पण होतं. सिगार. मला सिगार पाहिजे होती. कधी घातली नाही सोड खरं. खर आता नाहीये. मी तिथं कॉल केलेला. हम्म.
आम्ही पण वरच्यावर जाऊन रे त्यांचा स्टेटस वगैरे बघून. स्टोरी वगैरे हा.
रीलसमध्ये छान दिसतय.
दाखवतात. होय पण तिथे जाऊन बघितलं की असं काय ते एवढं हे वाटत नाही. पॅनटा वगैरे काय चालतात सोडा आपल्याला.
हम्म आणि सचिनमध्ये तू घेतलेला ड्रेस चांगला लागला काय? तो कॉटसेट. ह मला तसा सेम मी घ्यायला गेलो. आणि सेम तुझाच पीस होता. कलर वगैरे. ते सगळ. मग नको म्हंटलं. आपण कुठ तरी आता भेटलो बीटलो तर
होय. त्यान पण आता चालू केलाय की, सेल वगैरे. सचिन वाल्यान होय. मुलांसाठी तेन चालू केलाय त्यान पण.
ह ह आता रीलसमध्ये भरपूर सगळं तेच यायला लागले.
आता त्याच मान्सून सेल असल्यामुळें सगळं तेच.
हा तू बघत नाहीस का रीलस?
बघतेय की.
इनस्टाला हायेस?
इनस्टाला कुठय मी. हेनच हाये की. हच्याला ह्यांचा घेऊन बसलेला असतो. बघत असतो. नाहीं आंता काढायचं होयं काढायचंय की हं चालतंय.
हम्मं हम्मं हं.
अच्छा! ग.
छान जांते दिवस आंता कायं त्यांच्यामुळे ते इन्स्टावरं पणं माझं तरण लक्षं लागतं. नाहीं रात्री दोन दोन वाजेपर्यंत हेचं करतं बसते. झोंप गेल्यां माझी कुठे
तुझं कमी आणि बाकी नसतं लई झांला असेल.
त्यांवर करां नाहीं.
हॅलो हां तुझं कमी आणि बाकीच्यांच्या चं जास्तं झालं असलं
व्हयं कि तेचं खी माझं झालंय कधीं माझं तेचं आहे. आणि कां
अजूंन कांहीं नाहीं.
हंम हम्मं मंग बहिणी कधी आलेल्यां की नाहीं.
हां आंता लई दिवसं झांला त्यां दोघी.
हम्मं आंता म्हलं हां हां.
हम्मं
तेचं म्हंटल बहिणी आलेल्यां कायं हां.
बघूंया कधीं येतांत आंता.
हम्मं हं मंग एकटी तीथं असते आणि एकटे तिकडं असते कायं.
हां नेहां कोल्हांपुरांत. राजारामंपुरीत असत्यां हां.
ते जॉब सांठी कायं शिकायंला.
नाहीं इंटर्नशिप चालूं आहे तिची पणं. हां डिप्लोमा सीएस.
मंग चांगलंय आहे
म्हणजे हां मंग त्यांच्या नाहीं. त्यांसाठी मंग तीन महिने इंटर्नशिप चालूं आहे तुझी कोल्हांपुरात. मंग आम्हीं पणं पर्वा दिऊं करणारं म्हणाल्यां खरं बघूंया. आंता कायं करत्यां.
हां.
पणं पर्वा दोघं ज्योतिबालां त्यांनी गेलेलो तेंव्हा तिलां भेटूंन आलो. हां हां तेव्हांच आम्हीं पणं पहिल्यांदा भेटलो.
हां हां फारख जातं वाटतं तुम्हीं ज्योतिबांला.
नाहीं मी बघितलं नव्हतां नां ज्योतिबां. मी पहिल्यांदाच गेलेलो तिकडं.